हा बोल की
बोल ना तू काय करतोय
काय प्रॉब्लेम झालता
काय माहिती कॉल लागत नव्हता.
हा हां
बिझी लागलता नंबर तुझा
बिझि लागत होता, पण मी केलत मला लागला?
काय माहिती?
हा बोल की
बोल ना तू
असं समजले तुला ढोकळा लय भारी येतो.
हो मग मी स्टेटस ठेवलेला, बघितलं नाही तू?
हो बघितलीला म्हणूनच विचारतोय, ढोकळा येतोय तुला छान?
हो, येतो मला
मलाही शिकव ना
रेसिपी सांगू?
हो सांग ना, म्हणजे प्रोसेस सांग मग कसं कस करायचं?
बर सांगतो.
हो सांग.
आधी ना एका पातेल्यात बेसन घ्यायचं.
बेसन पीठ हा.
मग त्यामध्ये दहि ऍड करायची.
दही
हां
केवढ
दही किंवा लिंबूचं पाणी पण ऍड करू शकतोय तो
म्हणजे आंबट पना यायसाठी असतं काय ते?
होय.
हा हा आणि मग पुढे काय करायचे?
मग त्यामध्ये हळद टाकायची?
हळद अर्धा चमचा हळद
हा आणि आलं लसूण पेस्ट
आल्ल लसुण पेस्ट आणि?
आणि बेकिंग सोडा?
बेकिंग सोडा हे सगळं हे हळदी रंग येण्यासाठी आहे का?
होय अ हळदीने एक कलर येतोय छान?
आणि बेकिंग सोड्याने? ते फुगते स्पंजे होते हा हा.
हा देन मग त्यामध्ये थोडस तेल टाकायचं
काय टाकायचं?
तेल तेल?
कोणतीही कंपनीच टाकलं तर चालतंय ना?
श होय.
मग पुढे काय करायच?
मग थोडस मिरची तिखट हवं असेल तर,
मिरची.
हा आणि-
मिरची कट करून बारीक टाकायची.
तसंच पण टाकू शकतोय.
तशीच, मग तशीच कसं खायाचं?
तशीच तिखट हवं असेल तर.
मिरची कट करून टाकायची ना?
थोडी मिरीची पेस्ट करून टाक.
अ हाआजून लसूण सोबत.
हा..
आणि पुढे
आणि थोडूस आपलं ते मिरी, काय असत ते?
काय.
ते असं काळं गोल-गोल असतंय ते काय असतंय ते.
मिरी..
हा ते टाकायचं.
म्हणजे मसाला.
हां, वाळला मसाला.
मग ते गरम मसाला टाकला तर चालणार नाही?
नाही, नाही.
गरम मसाल्यामध्ये सगळं असतंयच की ह्या.
गरम मसाल्यांमध्ये कुठं असतंय ते?
असतयं की हे.
ठीक ये, ते पण टाक.
म आणि काय टाकायचं.
मग पाणी टाकून ते थोडसं असं बॅटर तयार करून घ्यायचं त्याच.
हा, हा..
आणि मग थोडसं पंधरा-वीस मिनिट ठेवायचं रेस्ट करायला.
हा, हा, हा... म्हणजे ते-
म्हणजे ते असं फुगतंय, नीटच हां...
मग ते एक पूर्ण दिवस ठेवतात ते आणि हे किती ठेवायचं?
एक पंधरा वीस मिनटं.
हा, हां. मग पुढे काय करायचं?
मग पुढे ना एक कढई घ्यायची, त्यात पाणी गरम कराय ठेवायच
हां..
आणि मग एक प्लेट घेऊन जरासं तेल लावायचं.
हा म्हणजे ते चिटकाय नको म्हणून त्याला.
हां..
हा, हा. आणि मग.
आणि मग ना ते बॅटर जे असतंय की नाही आपलं ठेवलेलं
हा..
त्यात थोडासं इनो घालायचा,
इनो! मग ते बेकिंग सोडा घातलेला ना.
अजून जास्त फुगतंय ना, अजून जास्त फुगतोय ढोक
हा हा पुढे काय?
मग ते बॅटर मध्ये घालून आणि जरासं हलवायचं.
हा पुढे?
पुढे ते बॅटर त्या प्लेट मध्ये टाकायचं.
प्लेट नंतर हा.
हा आणि ते आपण ते पाणी ठेवलय की नई
हा.
उकळायला.
हा उकळी आल्यावर ते
हा वतायचच हाई.
मग त्यात ते ठेवायचं असं म्हणजे ते हे करतात कि ते.
ठेवायची आणि त्याच्यावरती त सांगतोय ऐक ना. मग त्या पाण्यात वाटी ठेवायची आणि त्यावरती प्लेट ठेवायची.
हां.
हा आणि पंधरा, वीस मिनिटं ते स्टीम व्हायला ठेवायचं. ते उकडीचे मोदक कसं वाफवाय ठेवतोय की नाय आपण
हां हां.
तसं.
हा हा म्हणजे ते हे आपण खरवस असतोय तज्या त्या पद्धतीनं.
हा आणि ना एका कढईत ते आपण ढोकळ्याच्या वरती ते हे केलेल असतय की नाही डेकोरेट केलेल असतय.
डेकोरेट नाई ते ते अ ग काय ते स्वीट उपा स्वीट
फोड-फोडणी मारलेली नसत्याय काय अस मिरची मस्त स्टरड काय ते हे मिरी वगैरे टाकलेल ते असतय बघ.
हा हा.
ते फोडणी म्हणत नाहीत काय?
हो होय.
हा त्यासाठी कढईत की नाय तेल गरम करायचं.
हा पुढे.
त्यामध्ये मिरी, कडीपत्ता आणि हिरवी मिरची चिरलेली नाई हं.
हिरवी मिरची मी बघितलेल्या प्रमाणे लाल मिरची होते ना वाळलेली.
नाही हिरवी मिरची असते.
हा हिरवी मिरची ती किती घेयच? आं?
एक, दोन.
एक दोन घ्यायचा आणि पुढे.
आणि आपलं लिंबूचा रस आणि थोडीशी साखर टाकायची.
मग ते त्याझ त्याला तेच्यामुळच चव येत्या काय ह्याला?
हां आणि ती थोडीशी फोडणी मारायची त्याला.
आन त्यावर ते ओतायचा.
हा वतायचं म्हणजे पहिला तो ढोकळा काढायचा त्या कडईतून. आणि प्लेटमध्ये काढला मग त्याच्या वतायचं आणि कट करायचं.
मग तुम्ही ते हार्ट शेपच कसं केलताव?
हार्टशेपच आमच्याकडे ते केकचं हे होतं ना.
हां हां.
त्याच्यात केल होत आम्ही.
मग हे ते पाण्यात उकळून ठेवण्यापेक्षा ते ओव्हन मध्ये केलं तर?
ओव्हन मध्ये नाही वाफवाय लागतंय ते.
ओव्हन मध्ये पण होत असेल की.
मग तुमच्याकडे ओव्हन आहे का?
नाही!
आं मग कशाला विचारतो मग कशाला विचारतो?
म्हणजे ओव्हन मधे होत असेल तर ओव्हन घ्यायचं.
होय काय! मी साधं सोपं सांगितलंय ना ओव्हन घ्यायची गरजच नाही.
हो हो मग पुढे करायचं.
आं?
हॅलो!
आणि मग प्लेट मध्ये घेऊन खायच.
लगेच!
लगेच!
चांगल तर होईल काय हे?
मग काय ट्राय करून बघ!
तुम्ही ट्राय करा आणि मला करून द्या.
आम्ही ट्राय करून खाल्लोय.
मग आम्हाला पण द्या टेस्ट कराय.
होय काय!
हो.
बरं येतो हां.
मग पुढे काय करायचं आणि?
पुढे किचन कट्टाचा आवरायचं सगळं पसारा केलेला.
ते तुम्ही ज्यांनी केलंय तेनी आवरायचं.
ज्यांनी केलय डुकळत त्यांनी आवरायचं.
हां मग तेच म्हणजे तुम्ही!
म्हणजे तुम्ही तुम्ही ट्राय करणार आहे ना तुम्ही तुम्ही.
तुम्ही कराय तुम्ही करून द्या आम्हाला आम्ही खातो.
असं कसं? आता रेसिपी सांगितल ना आता तू करायचं!
रेसिपी सांगण्यापेक्षा तुम्ही करूनच द्या आम्हाला आम्ही खातो.
कशाला तुम्ही करून द्या मी खातो.
माझ्या हातचं खाणारा?
हां चांगलं झालं तर खाईन.
चांगलं झालं तर नाही नाही खाणार आहे काय सांगा!
ना ना ना ना चांगलं झाल्यावर खाणार.
नाहीतर ते ते केक सारखं होऊन दे म्हणजे जडच्या जड ते पण जे व्हायचे सोडून केक सारखं म्हणजे ते नसते काय ते पुडिंग सारखं.
कोण केलता केक?
केक कोण केलता?
कोण नाही.
तुच म्हटला केक सारखं होऊ दे.
नाही केक सारख म्हणजे असं स्पंजी नाही असं पूर्ण भरीव हो केलेलं पण झालं नाही.
काय झालेलं.
आल्या आल्या खाण्यासारखं नव्हत ते
मग कशासाठी होत, खेळण्यासाठी
हम्म, पण ते ट्राय ट्राय करण्यासाठी होतं.
ट्राय करण्यासाठी होत ओ
म्हणजे ते खाण्याच्या लागीच नव्हतं ते
गेस्ट ट्राय केलता पण टाकून दिल.
हम्म हम्म हम्म
तुम्हीपण अस कधी झाल नाही तुमचं
आमचं झालेल पण आम्ही खाल्लेलो.
नो ऑप्शन होत. एवढं पण बाद झालं नव्हतं जरास टेस्ट बिघडलेली.
टेस्ट बिघडलेली काय? सगळे असू दे पोरगीने केल्या म्हणून ते खाल्लेली.
हा मग
माझ मम्मी ना आमच्या खाली पण मम्मीला पण आवडलं मम्मी पण टाकून दिली.
एवढं खराब केलत.
हो, खूप खराब झाले. काय करायचं आता
काय करणार आता?
किती झालं बघा जरा हॅलो.
हां.
हा आता वेळ झालीच ठेवायची आपण फोन
ठीक ये ठेऊया फोन
हा, ठेवूया थांबा जरा
थांबू
हो थांबा.
ठीक ये.
चला बाय.
बाय.
बाय.